हॅलो काय कराल्यास.
काय नाही क्लास ला आले बोल की.
मग काय शिक वल.
जरा जीएसटी चं लेक्चर होत.
हम्म.
ते लेक्चर घेऊन प्रॅक्टिस होती, प्रॅक्टिस केली आता अजून थोड्या मुलींच चालू आहे. मी पण केलं प्रॅक्टिस आता आणि थोड्या वेळा जायच घरी.
मग.
काही नाही बाई. निवांत, तू गेली नाहीस क्लासला?
मी आज जरासं चुकवले माझं काम होतं म्हणून.
हा
जाणार ब आता.
बर बर
आणि काय म्हणतीस मग
मुवांत ट्रिप ला जाऊन आलीस मग?
ट्रिपला फ्रेंड्स पण घेलेलो स की त्या आपण गेलेलो त्याच्यावर अजून काही जाय नाही बाई.
जाणार होतीस ना काय बोलत होतीस की मधी जाणार आहे म्हणून,
जाणार हाय रविवारी
हा हा ठरलं प्लॅनिंग,
ठरलं बाई काय नव्ह सोमवारी आणि रविवारी जाणारतो खरं पप्पा ते काकाातन काही नकोच म्हणायल्यात वस्ती एक दिवस जाऊन या जावा.
असू दे जाऊन एन्जॉय करून इ्ित आहे का नाही दोन दिवस.
बकी बाई लावून दिनात नव्ह.
हम मग कुठे ठरलं
बघू आता एक दिवस साठी आता माने चेंज करत्यात का ते जायचं ठरते काय माहित मूडच ऑफ झालाय सगळ्यांचा
कुठं ठरवलेला जायचं वागली
ठरवलेलो.
अरे बापरे गोवा म्हटल्यावर मग दोन दिवस पाहिजे.
होय तेच की एका दिवसात कसं फिरून यायचं सांगा आणि काय वेळच मिळत नाही की कुठं जायला मग सगळं फिरायला तेन,
हो गोव्याला काय एक दिवसात जाऊन होत नाही ग आणि मजा पण येत नाही ग
हा होय मग तेच की आणि मेन सनसेट तर बघायचा असतोय निघायच्या टायमिंगला सनसेट येते काय करायचं रसाान
ते पण आहे सोड मग दुसरं कुठं तर बघ मग वन डे म्हटल्यावर मग चेंज करा मग घरचेच नको म्हटले तर मग काय करणार आपण तरी क नाही
होय तेनीच पैसे देणार आहेत म्हटलं गप गुमान
मग कुठ तर मायानी दुसरे कुठलं तर प्लेस बघ
आणि हा तेच कि एक दिवसात होईल असं जवळपास कुठलं नाही पण आणि लांब जावं म्हटलं तर एक दिवसात होत पण नाही
बत्पन्न आणिथ आसपास आपल्या एवढं कुठं फिरण्यासारखं नाहीच आहे कसं बघण्यासारखं
तेच की म्हणतानाच
सारखं जाऊन बघून आलेलंच आहे परत परत पण तिथथं जाणं चांगलं वाटत नाही आणि ते मजा पण येत नाही
आणि ड्रेस पण घेऊन आलेल बै त्याच्यासाठी मी काय सगळा मूडच ऑफ झालाय मला तर नकोच वाटायला लाग आता कुणासोबत बोलूच वाटना झालय
काय का घरचं पण काय नव्हच बाई
बघकीि एका दिवसासाठी काय होत होत सांग बाई ना
होय जाऊन जरा एन्जॉय
आणि होय आणि म्हणतात की अजून लहान आहे अजून किती मोठे व्हायचं सांग आमचं एक ठीकय खरा आमच्यासोबत जे येणार आहे मातय त्यांिनी तर मोठे आहेत की मग त्यांच्यासोबत पण जावू दिना झाल्यात
ह हा तुमच्यासोबत अनेक म्हणजे सगळे तुझ्यापेक्षा मोठे आहेत
हा चार चार वर्षांना आता जॉब ला अस े आहेत सगळे म्हणजे बघ दिदी हाय परत अजून तिच्याबरोबरचे चौघ जण आहेत तौघं का ग पाच जण आहेत तर आणि बघकी कसे करा लागल्यात
काय प्रॉब्लेम आहे ग मोठे तर आहेत की सगळे सोबतीला
ब कि बाई मलत लय राग आलाय
असू दे चल त्यांनी नाही म्हण
आणि मेन माणूस मेन माणूस म्हणजे अ का का नको म्हणाय लागलात त्यांच्या शब्दाखाली कोण पुढं जायेतच नाहीत बाई
मग काय मग काय आता चेंज करायला पाहिजे तुम्हाला ड्रेस कुठं घेत लस
ड्रेसय पहिला पण ते मोर्यामध्येध्ये बघितलो खरं ती काय लय महाग सांगाल ती मग माया लेडीज वेअर म्हणून आहे ति तर मग घेतलो बाई ना
बरं झालंे तुझ्या मर्जीचे तुला जसे पाहिजे होते तसे मिळाले नव्हे
होय मी आलं आणि मला ज्या प्राईसमध्ये रेटमध्ये पाहिजे होत तस दिला बाई त्यान
छान आहेत कपडे.
हम्म छान आहेत आणि आपण जरासं बार्गेनिंग केलं तर करून देत त्यात ग त्यांनी आणि बघूया की ग हे कधीच जाऊया सांग आपण.
बघूया की आता पैसे येऊ दे पै
होय चालतंय की आणि दिवाळीला आपण घेत नाही काय म्हणजे अ सूट वगैरे किंवा.
कुर्ती टाईप.
कुर्ती टाईप. ते पण लई छान छान हाईत.
काय म्हटलं? नाही नाही काय माहित नाही. नाही माहित. हॅलो.
काय झालं.
काय नाही ते बाहेरचे काका काहीतरी जरा बोलत
हा हा काय म्हणाल ते.
काय म्हंटलीस.
काय म्हणाल ते तेनी?
ते काय पत्रा कोण काढणार आहे, का असं बाजूला एक पत्रा आहे असं. आपल्या लोखंडाचं असं गंजलेला ते तुमचा एका वि चार होतं ते मग आमच काही नाही ते. साईड वाल्यांसाठी. मग म्हंटलं आमचं काही नाहीये, त्यांना विचारा.
हम्म. मग क्लासमध्येच होता?
होय क्लासमध्ये हाय नव्ह.
हा आणि आज गुरुवार काय ग.
होय आज गुरुवार आहे. बाजार असतो आज होय.
जाणार असशील की मग संध्या
आता क्लास करून. जायचं घरी जरा फ्रेश होऊन काहीतरी खायचं.
हम्म मोठा असतोय.
भरपूर भर. लय मोठ शस्त बाजार
आणि दररोज पण असतातचं नव्हं माणसं
दररोज पण मार्केटवरील जे बागवान लोक आहेत किंवा असे प्रॉपर व्यापार करणारे असतात ब तने पण असं त्या आणि गुरुवारचं कसं म्हणजे खेड्या-पाड्याची आजूबाजूची जी लोक असतात ब ति येत्या त्यागं विकायला
हा हा
गुरुवारीच असतो आणि इतर टण पण भेटतं सकाळ सकाळी जास्त असं लवकर आलीस कणी दहा बारा पर्यंत तरी पण मिळत सगळं असं की नाही होय असं काही नाही की एक एकच दिवस आहे.
बरं कि गं मग आपल्याला कधी पाहिजे तव्हा जर म्हणजे काय पण पाहिजे असलं तर
होय बाजार काय नाही कायम असतोच बाजारसोड
हम्म सिटीत असल्यामुळे जरासं बर पडतयं गं खेडेगावात कनी काय मिळतच नाही आणि ते ते एक दुकान हाय तसं म्हणजे कायमच त्यांनी त्यांनी काय करतात की बाजार होऊन गेला कणी पाच दहा रुपये जास्त लावत्यात म्हणजे पाहिजे असलं तर घ्यायलाच पाहिजे की म्हणून
जरा वाढवून लावत अस
होय वाढवून लावत्यात मग आणि काय म्हणतीस?
काय बोललीस
मग आणि काय म्हणतीस म्हणालोय
काय नाही.
हम् ऍडमिशनच काय झालं
घु आता सोमवार पासून म्हणाय लागलेत चालू होणार हाय मग बघू त्याच्यानंतर ऍडमिशन काय काय
सौरभला फोन केलतीस काय नई
नाही ग मी काय केलो नव्हतो. त्याला पण काय माहित अडतं कधी चालू होणार आहे ते
हा हा म सोमवार पासून चालू होणार काय हे कोण सांगितलं?
ते अर्पिता बोलली मला
हा, हा
बहुतेक सोमवारपासून चालू होईल म्हणून
हा
मग बगु चालू झालं तर तुला कॉल करते घे
हा कर की. म मला के कर मला शिवानीला आणि करायला पाहिजे
होय सगळेजण एकत्रच मिळून जाऊया सोडा ऍडमिशन ला
होय आधीच ते काय विषय समजना झाल्यात
ते तर एक डोकच फिरले बाई काय समजना त्या विष यांचं तर त्यात आणि हे थर्ड इयर जर चुकून राहाला बियला तर गेलं एक वर्ष वाया चांगच
बक्की एक वर्ष वाया जात
हम्म.
ट्युशन इकडं
तेच न नको झाली आता सुट्टीत पण काय आम्हाला सुट का नाही बघ.
बघकी मला तरी निपाणीला आलं क नाही दिवसच जातोय माझा सगळा.
ते तुमच तरी काय नव्हत बसमध्ये पण केवढी गर्दी अस
होय ग आता दुपारचं येताना काय एवढं वाटत नाही खरं उन्नातनं कणी घरातनं बाहेर पडुन स्टँड वर जायला म्हणजे जीवावर येते बघ.
बघ की आणि ऊन काय क्लायमेट काय चेंजेस होईना पाऊसचाच तर काही नावच नाही. आता ह्या सीझनला म्हणजे पाऊस पडायला पाहिजे होता.
बक्की मला तर कनी अवघडच वाटालय आणि उन्हाळ्यात लयीत अवघड हाय आपलं म. आता जर आता जर पाऊस, आता जर पाऊस पडला नाही तर उन्हाळ्यात अवघडच आहे गं.
तेच की आता आमच्याकडं कणी दहा दिवसातून एकदाच पाणी येत.
दहा दिवसातनं. मग काय करत सगळं संपल्यावर?
मग काय करायचं खर्चाचं काय कसं पण चालतंय. प्यायचं मग ते प्युअ हे ज वॉटरच असते की ते
हा हा ते दोन रुपयला दोन रुपयला देतात तेच काय?
हा ते आता पाच ते पण पाच रुपये झाले बाई आता.
खरं ते प्यायला वापरशीला ग. खर्चाचा संपलं तर काय करता
खर्चाच आले क मग भरून ठेवायचे कि ग मोठी टाक की एक हाय आमची अशी तळात ली. पाच फुटाची ती वर सिटॅक्स एक दोन बॅरेल. आणि बाकीच्या सग ळं मग भरून ठेवायचं.
तरी हम्म, होय चालायचंच आता. तरी पण कनी जशी म्हणजे जेवढी निपाणीत माणसं किंवा घर किंवा हेवढं जे काय काय आहे ब ते तलाव बघितलीस तर क नाही लईच लहान वाट ते आणि आता परवा बघितलाव त्या वेळेला बकी पाणी केवढं कमी झालत केवढं खाली गेलेलं. होयनी. लईच खाली गेलेलं बाई काय नवच. हॅलो हॅलो हॅलो ऐकू येत नाहीय काय?
तुला येत येत नाही काय?
मगाशी बहुतेक आवाज कट झालेला.
हा नाही आप आता येतोय बोल की
हम्म किती तास सुटतोय क्लास?
असं का नाही आपलं म्हणजे प्रॅक्टिस करून झाली की नाही ज्यांची ज्यांची बस आहे त्यांनी जाऊ शकतात असं काही नाही. टायमिंग अस चालू तेवढ दोन ला होतय मग त्याच्यानंतर आपल्या म प्रॅक्टिस करून झाली कि मग आपण आपण जायचं. अस
ते एक बरं आहे बाई.
हो हे
दोन ते पाच एवढं होऊ शकत.